हॅलो
हॅलो
हा संस्कारय कुठ
ते आल आता सु्टला
घरी गेलायस व्हय हा हा कायं मंग घरी कां अंश्या अचांनक
आरे पाऊसं चालूं झालां अरे शेतीची कामं आहेतं
हां हां हां हां हां हां हां मी हांय हॉस्टेललांचंय आहे मी हम्मं हां
हो हो
बाकी कायं बोलतों शेती कायं शेती कॉलेजमंध्ये आंज लेक्चर्स झालीं तीनं लेक्चर झालीं हां आणि दुपांर नंतर दोन लेक्चर झाले सुजेतां मॅम आली होती आंली आंली होती संकाळवंर आंली होती
बरं कांहीं शिकवलं नशीलं नसं ते नुसंतीच बडबड करतं असील मोकळे
हा नुस्ती अशी बडबड करतं होती कांहीं जास्तं कायं नाहीं अशी शिक हम्मं आणलं होतं कां चूल्यांवर कांहीं चेंज झालायं नां ते कायं कायं सांगतं होते सिलेबसच हो
नवीन सिलेबंस बी हां नवीन सब्जेंक्ट लंय ऍड झाले तरं सब्जेक्टं लंय हार्ड झाले त्यांनां
हो लंय एंड यांडं झाले आहे.
त्यांनां पासं व्हायचं लंय अंव उघडं झालंय आतां नाहीं नाहीं त्यांल्यांला आणंखीन आपलीं ही पुस्तकं आली नाहीं त्यांमु का सांगतां येतं नाहीं आपल्याचं कायं
हां हां हां असं कायं
आप आपल्यांच आतां पेपर सेम झाल्यांनंतर आपल्यांला कळेलं आपलं म्हणजे आपलं पणं चेंज झालंय की नाहीं चेंज झालं
हां हां
हम्मं चेंज झालं असलं तरं चेंज झालं असं चेंज झाले असली तरं मंग आम्हां आपल्यांला लंय अवघडं आहे
हां चंदणांतलां हां होयं
अरे थर्ड सेम आर्ट सब्जेंक्ट थेरीआहेतं
हां
आंर्ट सब आंर्ट सब्जेक्ट थिअरी म्हणजे त्याचं आंर्ट प्रॅक्टिकलं
हम्मं
हांय एक पिकंचारंस सब्जेक्टं मंध्ये डोकं ही करतं आणि त्यां कि आर्ट सब्जेक्टं थेरीरायं म्हजे डोक्यांला तास त्रांसंच आहे
डोकलां तांप आहे हो
मं कांयं हम्मं
हम्मं बाकी कायं बोलतो
कायं नाही बघणी त्यांच्यात आणखी ए आंय सब्जेक्टं ऍड झाले थोडेफार
होयं कायं
हम्मं
हम्मं हम्मं
आधीचं आपल्यां कॉलेजलां स्टांफ कमी आहे आणि त्यांच्यात स्टाफलां एक एक तरं शिक्षक तरं एक एक तरं सर दोन दोन तरं लेक्चर घ्यांयं लांगलां तर बोरचं होतंय मंग सगळं बोरिंगचं मंग लेक्चर आहे सारखं त्याचं संरला त्यां संरला आणि त्याचं मॅडमलां बघायचं म्हल्यां सारखं
हां तेचं वाटतं र आणि आतां आफ्टरनून त्यांनां म्हणजे दुपांर नंतर पणं नां आपलं लेक्चरच घेत आतां कांटाळा येतों दूपार नंतर अशी प्रॅक्टिकलं असते की जरा मज्जा तरी येते थोडीफांर हां
आतां ती सेकंडी ईयर थर्ड ईयरच पणं पेपर असल्यामुळें ते तसं झालं रे
होय ते पण हा
हम्म आता फोर्थ इयरचा फोर्थ इयरचा वाटत काल लास्ट डे होता
हा हो वाटतय हा काल लास्च होत वाटतय
फेरवली काय केला नाही रे
पेरवल वगैरे काही नाही त्यांचा केलाय
त्यांनाला हास पाट्टेव रे
हा आस पाठकजना
अरे काय कॉलेज काय आहे म्हणायचं कॉलेज ला
तेच काय कॉलेज फक्त पैसे काढताय एवढंच बाकी काय ना
ब काय उपयोग नाही काय उपयोग नाही अरे फोर्थयरवाल्यांच करायचं पाहिजे
होय तेच
हम्म
हम्म मग तू येणार कधी इकडे हॉस्टेल ला
येल हे बघू स्टेशनाच्या टाइमिंग ला येईल गे
हा सेशनल बहुतेक सोळा तारखेपासून स्टार्ट होणार आहे
हम्म मग येईल चौदा पंधराला येईल
हा नदा पंधराशरू आहे कमप्लेट आणि आहेा काय मॅन्युअल आणि कमप्लीट आहे का बाकी
अ मॅन्युअली दोन सबमिशन झाली ती मॅन्युअलची ही एकच राहिले तेवढ्या लिखाण कम्प्लीट म्हणजे लिहिलं नसल्यामुला हा हो
ह मग झालाय कोणत आता पूर्ण करायचं
बाळकी आमचं राहिलंय
बाहे गेम च होय. हा हा हा बाहे गेमचं पण मी पण बाहे गेमच आता लिहायला घेतलंय? हुम्म
ला कोण पाण
हम्म हम्म
तीन पार्ट
हा हा हा असं काय.
हा पहिलीच कंपनी नाही कि मोरच
हुम्म
म ग काय
हा
ग काय चालेल मग तुज
हम्म बाकी काय मी पण आता इकडे आहे हॉस्टेललाच आहे ते ह बायक आमची ती मॅन्युअल कम्प्लीट करतोय ती लहेतोय हम्म हा ते होय घरची बरी आहे आता बघू त्या फ्रायडे ला जाणार आहे घरी आमचं पण भात लावायचं आहे ना
बर बर
हुम्म ते मदत करायला लाहणार आहे
मग शेती किती आहे तुला.
ह शेती तरी आमच्यातच म्ह तीस मळ्यात आमच्या हा.
दोन तीन एकर वर असशेल आहे ना.
हो. होय तेवढं असं हम्म हा
बाज म्हणजे तुम्ही बैलांना लावता का ट्रॅक्टर ना?
अ बैलांना आम्ही म्हणजे ट्रॅक्टरनेच लावतो पयांदा आम्ही बैलांनाच लावायचो. दोन चार वर्ष झाली होती अगोदर बैलानाच लावायचो आम्ही पण आता दोन चार वर्ष झाली की आता ट्रॅक्टर घेतलाय ना बैलांनी कस जास्त टाइम लागतो ना. मग ट्रॅक्टरने कसं लगेच लगेच होत त्यामुळ मग ट्रॅक् रच घेतलेला होय.
तुमच्याकडे मोठेही ट्रॅक्टर चालत नसतेे ट्रॅक्टर चालत नसते.
हा मोठे नाही मोठे नाही चालत कारण का मळे कसे छोटे छोटे असतात ना दगडी दगडी पण असचतात मध्ये मध्ये त्याच्यामुळ कसं ते त्याच्यामध्ये चालू मोठ ट्रॅक्टर कसे बसत नाहीत टर्नबिन घ्यायला बरोबर जमत नाही.
बर बर हा हा.
हुम्म
हम
आता लावईन आणि बघू थोडीफार मदत करीन घरी पण आणि मग येईन परत हम मंडे ला येईन मग. हम्म आणि कसं आमचं घराचं पण काम सुरू आहे ना. त्याच्यामुळे कस हे पण नाही हा टाइम पण नाही म्हणजे घरच्यांना जास्त टाईम पण नाही भेटत शेतीकडे जाण्यासाठी काम करायला ते होय होय नवीन घर बांधतोय. हम्म अजून कमप्लीट नाही झालाय पूर्ण नाही म्हणजे अगोदर घर होत ना आमचं ते कोसळलेलं आणि त्याच घरावरती आता नवीन घर बांधतोय.
बर बर.
हा हम्म! ते अजून पूर्ण नाही झालंय कमप्लीट नाही झालंय अजून हाय थोडं थोडं. बाकी हाय आतमधलं छोटं मोठ काम. ते अजून करायचंय. हम्म! ते कारणामूळ झालं. आणि कसं पाऊस पण आता आलाय ना त्याच्यामुळ काम कसं करता नाही येत आहे प्लॅस्टरचं वगैरे बाहेरून.
ब.
हम्म असंय. मग बाकी काय ब
काय नाही बघा निवांत चालु बघ आमच आता काल म तीन एकर मका पेरली.
मका पेरला व तीन एकर.
हो पाक पाठ हे दुखायला गली ट्रॅक्टर वर बसून बसून.
ह तू चालूत का?
हो आमच्या घरचा ट्रॅक्टर अस आम्ही घरच्या घरी शेती करतो रे.
होय काय, हा हा हा मग मका आणि तुमच्याकडे ऊस पण होत तर का तिकडे?
हाय हाय ऊस आहे आपला तिथं बारा एकर ऊस आहे.
होय काय, अंबारी मस्त, हा हम्म. हा. तेच बोललो म्हणजे आहे तुमचा आणि अरे आता ते घरचेच फोन आहे ना शिवी देत नाही ना भावा. होय काय.
हा, हा, ज्वारी पण ती पाच एकर.
पाच एकरात ज्वारी पेरायची.
हा, हा, हा, हम्म.
म्हणजे कसं आपल्याला खायला खायला पण होते ना आपल्याला.
हा, हा, हा, होय ते पण आहेच.
आपल्याला घरी विकायची पण घरी पण ठेवते वर्ष भर पुरेल एवढी ठेवायची घरी बाकीची विकायची.
होय, हा आपल्यासाठी पण होते आणि त्याच उत्पन्न पण पैसे पण मिळत आहेत.
हा, आमच्याकडे कारण की मक्का ज्वारी, बाजरी हि बऱ्यापैकी हिच खात्यात.
होय काय.
हा ज्वारी
हा हा. असं काय, हम्म! आम हम्म! आमच्याकडे कसं जास्त ऊस आणि आमच्याकडे जास्त करून नाही. माझ्याकडे शेती भाताच ती लागवड जास्त असते. आणि कळंब वगैरे काजू आणि कळंब.
आमच्या इडें भात नाही. फिरला होता आमच्याकडे म्हणजे त्या हिशोबने त्याला वातावरण सुट होत नाही आमच्याकडे त्याला कष्ट कोण करायचं म्हणते तिने
हा ह तेच
चिकला तस लावायचं आणि हे करायचं आधीच आमच्याकडे पाणी हे. कमी असतं.
हा.
हा त्यामुळं कधी करायचं सांग ते हो. त्याप हास निवांत ऊस नाही नि म्हण ऊस लागसं ती असं. काही तर डाळीमबिळीम द्राक्षी अप्पल बोर किंवा सफरचंद नंतर श तापण किंवा का हेि लावते र बघ. तरकारी डाळ ही टमाट बटाट नंतर शिमला मिरची डोबळी मिरची असलच काही पण लावायचं.
हा हा अरे आणि तू मागे बोलला होतास ना तो एक प्लॉट कोणाचा तरी विकायचा आहे. ते माहिती काय तुझी? काय बोललेत काय ते प्लॉट विक कायच होता ना.
का हो. अ पैस लय म्हणतंय सा.
हम्म, पैसे जास्त बोलतोय. हा, हा म येन बघीन मी कधीतरी फेरी मारेन तुझ्याकडे.
हा हा.
हम्म तेव्हा मग आपण तिथे जाऊ त्यांच्या इथे.
ठीक आहे ये.
हा. हा, हम्म.
मग चल बाय, चल ठेव.
चालेल म, ठेवतो म, परत भेटू, हॉस्टेला ये लवकर. हा, हा चालेल, चालेल हम.